हॅलो काय करताय
आहे की बसलीय बोला
जेवण वगैरे झालं की नाही तुमचं
चाललंय बनवायचं
होय का हा हा हॅलो काय नाही बघा आम्ही आता जस्ट जेऊन बसलो नाश्ता सॉरी नाश्ता केला आणि आता म्हणलं कॉल करावा तुम्हाला बघावं काय चाललं
काय गेलं नाष्टत
खिचडी बनवलेली नाही हो अशीच बनवले नाही
हम हम हम
हम्म म काय नाही म्हणटलं आज तुम्ही येतय काी नाही इकड कार्यक्रम आहे वृक्षगोपणांचा
वृक्ष वृ वृक्ष
रोपनाचा
कुठे
इथे आपल्या इथेच आहे की तुम्हाला माहित नाही तुम्हाला नोटीस नाही का आली सोसायटीच्या ह्याच्यावर
बघ बघितलं नाही मी
हा हा हा
हम
मग येणार आहे का नाही तुम्ही
बघू आलो तर सांगेन
पण कुठे सोसायटी मध्ये वृक्ष तर पण हे काही समजलंच नाही
अहो वृक्षारोपण म्हणजे तुम्हाला मराठीत मी सांगते झाडे लावायचा कार्यक्रम
जाण घी बला
झाडे झाडे लावायचा कार्यक्रम आहे म्हणजे आपण कसं आता इतकं इतक प्रधु इतकं प्रदूषण होतं ना मग आपण झाडें लावली पाहिजेत म्हणून त्यासाठी असा कार्यक्रम ठेवलाय
ठीक आहे किती वाजता उपस्थित राहायचं हाय
अ आत्ता बघा त्यांनी टायमिंग तर एकच दिलंय हम्म हम्मृ आता आपण जाऊया ना साडेबारापर्यंत कामावरून
जावुयात जावुयात.
हम्म बाकी मग काय चाललंय तुमचं
अजून काय माहिती सांगितली त्यांनी ग्रुप वरती काय आलंय नक्की
काळाची गरज आहे झाडे लावणं आपण बघा आपलं भविष्य चांगलं केलं पाहिजे बरोबर ना
हम्म
हा त्याच्यामुळे मग त्यांनी कार्यक्रम ठेवला आता कसं झालंय की अ म्हणजे ह्या म्हणजे कसं म्हणतो आपण की मोबाईलच्या दुनित कोण लक्षच देत नाही असं
हा हा हा
हम्म तुमचं काय मत आहे याच्यावरती पण बघा प्रत्येकाने कसं कमीत कमी पाच तर झाडे लावली पाहिजेत बरोबर आहे ना म्हणजे आता बड्डेला म्हणा किंवा आपले कार्यक्रम असतात घरात त्याला म्हणा म्हणजे आपण आपल्या आपल्या साईडून तरी प्रयत्न केले पाहिजेत नाहीतर पुढं जाऊन आपल्या पुढच्या पिढीला म्हणा किंवा आपल्याला पुढे जाऊन खूप त्रास होऊ शकतो ना
होय
हम्म
येईन मी येईन मी
हा बरोबर तुमचं काय मत आहे हच्यावरती
झाड लावलीच पाहिजेत
हा बरोबर तेच तर आता कशी काय काय काय बघा अवेर नाहीत म्हणजे ह गोष्टी म्हणजे ह गोष्टीशी त्याच्यामुळं मग आपण स्वतः जाऊन तिथे त दाखवणार आहे की झाडे कशा प्रकारे लावली पाहिजेत किंवा कोणती झाडे लावली पाहिजेत म्हणजे आता का कशी पिंपळाची वगैरे झाडे असतात ती कसं जास्त कार्बन डाय ऑक्साइड घेतात आणि ऑक्सिजन भरपूर देतात मग आशी आपण झाडे लावली पाहिजेत भरपूर म्हणजे ज्याचा फायदा आहे आपल्याला बरोबर का आपण जशी फळांची झाडं लावत बरोबर तसच आपण ही पण झाड लावली पाहिजे म्हणजे जस पिंपळाचं म्हणा वडाचं म्हणा म्हणजे जी मोठ्या मोठी मोठी झाडं आहेत जी एक दहा वर्षांनी जरी उगली तरी पण त आपल्याला फायदेशीर बघा सावली पण देते झाड म्हणजे सावली हा म्हणजे म्हणजे प्रत्येक गोष्टीतून काही ना काहीतरी मिळत तसच झाडापासून आता आपण कशी फळांची वगैरे झाडे लावत मग फळे मिळतात आपल्याला हा मग तसच म आपण पिंपळाजी वगैरे लावली पाहिजेत मग त्यासाठीच तो कार्यक्रम ठेवलाय म्हणजे कसं काय काय लोकांना माहिती नसतय. हा त्यांच्या मुळे म अवेर करण्यासाठी त्यांनी कार्यक्रम ठेवलाय
ठीक आहे ठीक आहे साडेबारा वाजता जाऊ मग आपण
हा जाऊया जाऊया बाकी काय चाललंय मग आहोत तुम्ही म्हणतता की तुमच्या हा हा हां तुम्ही म्हणत होता ना की तुमच्या इथल्या पोराचे डोळे खराब झालेत कशामुळे फोनमुळे झालेत का
हो दिवस रात्र फोन बघून
बरोबर
हा
बरोबर आहे बघा फोन बघितलाच नाही पाहिजे फोन हानिकारक आहे
काही काही चार्जिंगला जा पण फोन बघतात त्याच्यामुळे पण
हम्म
नेट चालू ठेवत चार्जिंग लावतात आणि फोन बघतात
हम्म आजकाल तर मुला इतकी पबजी खेळत त्यांना भानच नसते कि कोण कस हे करतय नंतर आणि हल्लीच्या युगात बघा मुलांना मैदानी खेळ म्हणजे विसरलेतच
हम्म त्यांच
म्हणजे कसं खो खो कबड्डी आपल्या काळात बघा कसं खो खो कबड्डी खेळायची
हो हो
हसताय काय
खेळत होद्त खेळत होत खो खो कबड्डी
हम्म आपण बघा शाळेत कसं होतं पण आजकाल ची मुलं काय बघा खेळतंच नाय म्हणजे अशी सारखी मो
हो आमची एक मैत्रीिण ऐकात आमची एक मैत्रिण त तिचा बड्डे होता तर तर एका सराने नव्हतं म्हणजे जी नाही ती त्याच्यात मेन्शन केलं होतं तुम्ही बघितलं असेल मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढून पाठवलेला
हां
म्हणजे खेळात अव्वल
हा बरोबर बरोबर सर जास्तच ते फेका फेकी त होते अस मला वाटलं मोठच त्यांनी पॅरग्राफ टाकलेला चांगला
मोठा पररी परा केला होता त्यांनी
हम्म बरोबर आणि कसा मिळते का की आज म्हणजे कसं कि बघा डोळ्याचे प्रॉब्लेम होते डोळे लाल वगैरे होते मग पण डोक मायग्रेनचा त्रास होतो मग आपण नाही बघितला पाहिजे आणि आजकालची कशी
ब
आज काय म्हणताय
ब्रेन ट्यूमर कशा नी होतं
ब्रेन ट्यूमर म्हणजे जास्त स्ट्रेस किंवा असं जास्त टेन्शनमुळे होतं म्हणजे ते प्रत्येकाचं कारण वेगवेगळं असतंय त्यात
डिप्रेशन घि नाही म
आणि कसं होतं की जेनेटिक मुळ हा हा म्हणजे कोणती क हा म्हणजे तेच म्हणलं की आणि काही काही वेळेस कसं होतं की जेनेटिक्स मध्ये काही चेंज असतील किंवा अस कोठली कमतर असेल तर मग होतो गाठी तयार होत
ह आमच्या इथे पण एक पेशंट होत त्यांनी म्हण जे सारख त्यांची हालचाल नसायची एका जागेवरती असायचे त्यांचा मेंदू त्यांना मागच्या साईड रक्त पोहोचत नव्हत त्यांच्या रक्तच्या वाटी झाल्या होत्या डोक्याची तर त्याच्यामुळे दोन महिने फक्त सूप वगैरेच पित होते बाकी त्या काही खातच नव्हत्या गॅरंटीच नव्हती त्यांची पण आता ते जा हो
मग डॉक्टरला वगैरे दाखवलं की नाही त्यांनी बारा लाखापर्यंत
हम
अहो काही काच तर तीस लाख वगैरे जातेत म्हणजे कॅन्सर असल्यानंतर
त्यांना काय माहिती काय होतं ब्रेनच पण गाट झालंय त्या
आणि किमोथेरपी करायला लागते बघा म्हणजे रेडिएशनच्या परत थेरपी असते आणि कसं होतं की त्याला त्या काही इकडं आपल्या इकडं असं प्रायव्टमध्येध्ये गेलं तर अ भरपूर महाग असते त्या थेरपी करायला
हम्म हम
एक किंवा तीन तीन लाखाचे असते बघा म्हणजे म्हणून तर हा किमोथेरपी बरोबर हा म्हणूनच आपण काळजी घेतली पाहिजे म्हणजे पुढे जाऊन काय होईल आणि उलट तर तुम्हाला माहती का किमो किमोथेरपी केली म्हणजे आता असं एक आपल्याला झालंय की आपल्याला कॅन्सर झालाय किंवा ट्युमर झालाय मग त्याच्या किमोथेरपी करायला गेलो की मग नंतर केस गळायला चाल होते म्हणजे पूर्णच जातात बघा तुम्हाला माहिती आहे की नाही मानसकी केस काढूनच टाकतात सगळी ते हा ते त्याच्यामुळेच मग असं आपल्याला वाटतं आता की काय नाही पण आपण काळजी घेतली पाहिजे त्या गोष्टीवरती
के रट
काय म्हणताय
कॅन्सर झालं की पण नाच असत केसशी रिलेटेड
हो बरोबर म्हणजे कुठला पण कॅन्सर झाला ना आणि किमो करताना केसही गळतच म्हणजे र दहा सेशन असते बघा तचेे दहा बारा सेशन असते
काळजी घेतली पाहिजे क
ते हम्म बरोबर आणि माणसांनी अवेअर असलं पाहिजे त्या गोष्टीला आधीपासूनच हम्म
बाकी काय चाललं.
काय नाही बघा आपण आल्यावर बोलू चला आता का मग आवडते जरा आणि मग करते तुम्हाला
ठीक आहे ठीक आहे ठे हा ठेव.
हा बाय बाय.
हो नाही
हम्म